ह अभ
हॅलो,
हॅलो,
आवाज येतेय काय.
हा याला बोल.
हा, लागला ना वगं.
अगं लागला की, खरं मगशी काय झालेल माहिते दोन फोन झाले.
हा,
आणि तिसऱ्या फोन ला क नाही अ हे झालं ग. अ, कोण मी लावलो त्यांना लागला पण दिसल पण
हम्म,
खरं क उचलायलाच येईना त्यांना आणि माझ्याकडनं कट झाला पण शेवटला.
त्या वेळेला मग झिरो दाखवायला लागलं ते.
हा म ते क नाय त्यांना. म्हणजे अ फोन लागल्या लागल्या पेट्टयला क नाही लगेच उचलायला पाहिजे.
अगं लगेचच की, उचलल्यात.
ते मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस द्यायला लागते. मायक्रोफोन सॉरी मायक्रोफोन ऍक्सेस असते तो माईक.
हा हा,
ते एक्सेस द्यायला पाहिजे.
हम, त्या त्या खेडातला बायकास्नी काय समजणार आहे ग बाई असंच मजे.
अगं मग त्यांना काय सांगायचं पाच मिनिटं घरात या कॉल होत तोपर्यंत. आणि आपण लावून दिल्यावर कुणी उचलून पण आपणच द्यायचं.
हम्म.
उचलून द्यायचं आणि नंतर मग हे करायचं बाजूला थोडं जाऊन बोलायच मग.
हम्
आमचा कसा प्रॉब्लेम येत नाही ते उचलायला जमा म्हणजे जमणा आवडत त्यांना.
आता मामीच तर मी तिला, तिला कोण जायलाय तिला दिसायला लागलंय ते स्क्रीनशॉट पाठवायल्या मला दिसायला लागले ते खरं हेच होउ ना. हिरव बटनच दाबेना म्हणती ती.
हा हा.
मा अस कस ते?
काय माहिती ग.
हम्म.
ते आपलं झालं नव्ह.
एक झालं माझं.
हा हा.
म्हणजे आता दो सकाळपासून एक झाला, दोन झाली आता हे तुझा तिसरा.
हा.
आणि एक, दोन केलो कि मग ते पण होतात.
हा हा.
हम्
चालते की कर याच्यावर आता पप्पा आहेत तोपर्यंत.
हम्म, पप्पा नाही जाणार परत?
आहेत आता झोपल्यात अनेक थोडा वेळ अर्धा तास.
हम्म.
तोंपर्यंत होत्या की दोन, तीन. जेवलीस? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.